हॅलो
हॅलो आवाज येतोय माझा हॅलो
हो येत आहे हा येतय हॅलो काही नाही आता आराम करत आहे सध्या तुम्ही काय करत आहे
काही नाही आमचा पण आरामच चाललंय
हो का हम् काय मग तुम्ही जायची प्लॅनिंग करत आहे मण ते दुबईला
हा
विकी दादा म्हणत होते मला काल आ म्ही टिकीट काळडे म्हणे
काय तेईलनी काढली अस काढली असेल वा ते म्हतात ते त्यांचं काय
हो ना मला आता पहिलं वाटलं खरंचच म्हटलं का मला सिरियसली वाटलं हम्म हम्म
ते म्हणत होते जाऊ म्हणून पण काय ठरलंच नाही कारण ते म्हणत ते आपण प्लॅनिंग करू म्हणे दोघे जणं मिळू ए भगवाना म्हणत होते
हम् हम्म हम् हो ना मिळूनच पाहिजे याची कशी पण क्रुप म गेलं ना की पुरते मस्त जायला
तेसम हा हो तेच जातात तिकडे सगळं माहित नस त ना आ ते प
हम्म
ते
हा मग कुठे जायचं ठरलं तुमच्या तरी
तर तिथे फोटोमुळे जाऊ
हम्म हो गोवा पण छान आहे
सध्या कर हो ना
हम्म हम्
पण नाही लागत अलं सगळं हच्यात होऊन जाते
हो गोव्याचा छान आहे मस्तरी त्याला काजू मस्त आहे गोव्याचे
हा हा
हम्म तिथं तर पूर्ण बॉक्स भेटतात मस्त काजूचे
तर नाही बघायला मिळायचंय
हो ना तिथे पूर्ण आणि पूर्ण ज्वेलरी भेटते मस्त याची शेलचे माझ ताई गेले होती ना गोव्याला तिने आणली होती असा म नेकलेस आणला होता हो म नेकलेस आणला होता छान ज शंख वगैरे असतात ना त्याचा नेकलेस कानातले ब्रासलेट तिथे बनून तात म्हने ते लगेच त्यांच्या जवळंच असते म्हने ते बनवतात तिथे आपल्याला जसं पाहिजे तसं
गेले होते की काय जना गेले होते त्यांची फॅमिली
नाही ते दोघंच गेले होते नवीन नवीन अ हॅलो ते दोघच गेले होते नवीन नवीन लग्न झालं होत ना तेव्हा गेले होते ते दोघं त्यांचे मित्र आणि ते
काय माहित मित्र वगैरे अस
नाही ना तेच तर हम् तेच तर अे कशी कपल असले ना की सोबत सोबत चांगलं वाटते हे माणसं माणसं त्यांच्यात त्यांच्यात राहतात त्यांचे फोटो काड मित्र मित्र बायकाकडे लक्ष देत नाही अजिबात हे तर कशेच देत नाही
हे जास्त असे मोठे लोकं असले की आपल्याला लाज वाटते मोठे
हो हो ते पण आणि एकदा ते जाऊ पण देत नाही माहि का पाण्यात इथे नका जाऊ तिथे नका जाऊंत चालू राहत तस तुम्ही पडून जासाल ह ते कसे एका वयाचे असले सर्व कि मंग असते ते ह् मिनल पण म्हणत होती मला आज की आपण कुठेतरी जाऊ म्हणे वाहिनी करा म्हणे प्लॅन तुम्ही म्हणा म्हणे दादाला आपण जाऊ म्हणे फिरायला कुठे तरी तुम्ही लागा म्हणजे त्यांच्या मागे यांच्या मागे लागलं हो आता हम्म आता यांच्या मागे लागले तरी यांनी मनावर घेतलं पाहिजे विकी दादा तर घेतात बाई म्हणावर तुमचं ऐक
प पटपट आता आम्हा
ते होते सगळ्यांना सगळ्यां समोर दाखवतात ऐकते म्हणुन काही ऐकत नाही.
हो का म्हणजे तुमच सारखंच आहे. आपल्या सारखंच नाही आपण सम दुःखी हो
अ नाही माणस सारखेच मित्र सारखे खती तोघ जा ना
होव
हॅलो
हा- हो हो बरोबर बोललाय
त्यांना त्यांना बायका चांगल्या भेटल्या म्हणून चांगलं आहे
ह हो अच्छे हं दोघंही तरी एवढ्या चांगल्या बाय
मग
होती नाही पहा म्हणे सर आम्हाला बायका न तर ते सर आपली क्लास घली म्ही दोघे आपलं कसे भेटले
बापरे बाप मग नशीब चांगलंय म्हणा तुमचं तुम्हाला बायको छान भेटल्या. देव पावलेला आहे व्रत केलेस ल्या दोघांनी चांगली
कावड उचलल्या अ काय श्राव श्रावण सोमवार केले केलेत न बाई
बापरे सोळा सोमवार केले मी
हमं
ह हे पण म्हणत होते आम्ही दोघं सोबत जात होतो म्हणे होव का हो श्रावणाचे चांगले असतात म्हणजे सोमवार करणं तुम्ही करता की नाही हम्म मी पण करत असते. श्रावणातले सोमवार हम् आम्ही पण करत असतो श्रावणातले सोमवार हम्म हम्म
हो हो
हो ना छान वाटतं मस्त हिरवं गार राहते पुर्ण श्रावणामध्ये
ती पुजा कशी करतात?
कोणती सत्यनारायणची का? ती अं पण जर सत्यनारायण केला ना तर घर घरामध्ये पूर्ण प्रसन्नता राहते म्हणते पूर्ण न नकारात्मक शक्ती निघून जाते घरात
पौर्णिमेला
ते तर सत्यनारायणच आहे ना? ती पौर्णिमालाच करावी लागते पूजा त्यालाच सत्यनारायण म्हणतात ना
पण नाही आप कधी पण करतो ना
पण आपण जर प्रत्येक दर महिन्याला केला ना तर आपल्या घरात जितकं पण नाही राहि जर दुःख आहे कोणी काही टेन्शन मध्ये तर ते पूर्ण निघून जाते मन प्रसन्न राहते म्हणजे पूर्ण घर हम दर मला करावी लागते मणी पूजाही
हम्म.
अ म्हणजे असं म्हणतात मग कि आपण जरी पूजा केली तर मनात जेवढा पण इच्छा असतात तेवढ्या प हो त्याची पोती येते ना सत्यनारायणाची कथा
ह
अशी पोथी आहे त्याची हम्म तर मग ती पूजा तुम्हाला करायची आहे का?
रथ होती एखाद्या वेळ करून पाहू करून पाहू म्हटलं
हा करून पहा छान म्हणजे प्रसन्न वाटते मस्त त्याच्यात काही नाही आपल्या घरच्या वस्तूमध्येच करावी लागते ती पूजा हम्म काही नाही पहिले असा चौरंग मांडून घ्यायचा पूर्ण त्याच्यावर एक पीस टाकायचं
हा.
ते नारायणचा फोटो आणायचा एक आपला कलश असते ना त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं
सत्यनारायण हा
कलशामध्ये पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा सर्व टाकायचं एक रुपयाचा शिक्का टाकायचा आणि ज्या आपले खाण्याची पानं असतात ना विड्याची
हा.
पान त्या याला लावायचे गडव्याला त्याच्यावर ती एक प्लेट ठेवायची हा आणि मग त्याच्यावर तांदूळ टाकायचे त्या प्लेटमध्ये आणि मग त्याच्यावरती जो कृष्ण आहे ना आपल्या घरचा त्याला चांगले कपडे येतात आपल्याकडे जो ड्रेस असेल कृष्णाचा तो ड्रेस घालायचा कृष्णाला त्याला पूर्ण सजवायचं आपल्याला जसं पाहिजे तसं आणि त्या प्लेटीमध्ये ठेवून द्यायचं उजव्या साईड ला गणपती ठेवायचा दोन पानावरती आपल्या घरी जर गणपतीची मूर्ती असेल तर गणपतीची मूर्ती ठेवायची सुपारी ठेवली तरी चालते आणि एक रुपयाचा शिक्का ठेवायचा तिथे गणपतीच्या समोर हम्म आणि त्याच्या आपल्या उज डाव्या साईडला डाव्या साईड ला एक नारळ ठेवायचा ठेवायचा.
आणि तेच नारळ मंग दर पौर्णिमेला आपण वापरायच हा नारळ पौर्णिमेचे नारळ असते ना
एकच नारळ वापरायचं जर आपल्याला हो म्हणजे जर तुम्ही प्रत्येक महिन्याला वेगवेगळं जर वापरत असाल तर मग जर तो नारळ जे आपण पहिले ठेवलेला आहे ना ते फोडाव लागत अंजरा आपला ते फोडायचं नसेल तर मग तेच नारळ प्रत्येक हा तेव्हाच फोडायचं म्हणजे पूजा झाली दुसऱ्या दिवशी आपण शिळवतो ना त्या दिवशी नारळ हो मी एकच ठेवलं एक जरी ठेवलं ते वापरलं तरी चालते तसं कधी कधी काय होत की नारळ आपण फळड जात नाही ना आपल्याच्यानी आणि मग ते ठेवून ठून विसरून जाते कधी कधी आमच्या घरी तर ते कश नारळाच चालूच राहते हा ते मिक्स झाले तर मग कस ते मग फोरडा नाही गेलं मग ते पावते कधी कधी नार मग ते चांगलं नसते ना प्रसाद राहते ना तू हम्म
हा
आणि मग ते नारळ वगैरे ठेवलं एकच वापरायचं जास्तीत जास्त ते सोप जाते मस्त आपल्याला आणि मग आपल्याला वाट की हेि नारा आता फोडायचं मग फोडून घ्यायचं तेव्हा दोनदा तीनदा वापरणं झालं त
हा तेच म्हटलं ते म ते फोडलं चाल
हा हा मधात फोरडं तरी चालते दोनदा तीनदा आपल्या पूजा झाल्या कि मग फोडून टाकायचं मग दुसरं घ्यायचं नारळ
हम्म आणि एखादा कोणत फळ घ्यायच त्याच्यात पूजेमध्ये नारळ आपलं हे म्हणा
हो का
किंवा बना केळ आणि जास्तीत जास्ती झा तर केळच घ्यायच कारण की सत्यनारायच्या प्रसादामध्ये सत्यनारायणच्या प्रसादामध्ये केळ वापरतो ना आपण प्रसाद बनवावा लागते ना त्याचा मी सगळी पूजा मांडून घ्यायची पूर्ण हम्म त्याच्यानंतर तर मग आपले पानं असतात ना खायचे त्याचे तीन पानं घ्यायचे त्या तिनही पानावरती एक हळकुंड एक सुपारी अ एक बदम एक कृपयाचा शिक्का एक खोबरं असं सग सळा जो विडा आपण करतो ना तयार पूर्ण वेळ मांडायची आपण आता तुम्ही एक पण मांडू शकता वेळा नाही तर तीन मांडू शकता नाही तर पाच असं त्याच्या ते आहे आहे की तुम्ही एका याची करा तीन ए ची करा नाही तर पाच याची करा पोत का हम्म आणि हि सगळी पूजा मान्य झाली हा मी तीन याची करते ती ग्रह असतात आपण एका ग्रहाची करतो तीन नाही तर
हो का हा हा
जास्तीत जास्त तीन ग्रहाची करतात स्वामी समर्थाच्या केिंद हा आपण ग्रह मांडतो ना सत्यनारायणच्या पूजेमध्ये
हा पूजेमध्ये
हा तर मग हा मझ्या तीन ग्रहाची पूजा पाच नाही तर एक ग्रह, तीन ग्रहाची, पाच ग्रहाची नाही तर एका ग्रहाची.
हा!
ते स्वामी समर्थाच्या केंद्रामध्ये सांगितलेले.
हा!
हूं! आणि मग हे सगळी पूजा आपली मांडणं झाली, की तिथे सत्यनारायणची पो हो माझी आई करत होती ना पूजा ही, त मग आई म्हणे की तू कर म्हणे ज लग्न झालं त त्याच्यानंतर चांगलं राहते म्हणे
हा हा!
म्हणजे प्रसन्न वाटते मनाला जेवढ, ती कथा वाचली की खूप छान वाटतेय